हेय
चूलाला पैसे लागू राहिले काय तुला?
पैसे लागले होते उसला तर
मग बाई आता ह्यो दहावा कॉल होऊन राहिला ना आता.
हाहा
नव अजून दहा झालं मग टेन्शन मिटलं.
झोप येईन का दहा होऊ.
म मला लागू राहिला आणि तुला लागू राहिला आणि म म या. तेज जेऊ राहिला तर ते उचली आहे रद्द म्हणून सांगू राहील हो कॅन्सल म्हणून सांग त्याच्यामुळे उचलीतच नाही जीवराचा काय ना भरल्या जात एक पॉईंट. अ्
बया म्हणे ऐक ना पुन्हा म् नाही बोलले मी तर पाच पैकी पाच देते त्याला.
मी दोन नाही तर तीन देते ग असं नाही करा स्वतःला गलत अगं ते झेरोच राहत पण मग त्याला एक नाही दोनच देते.
जशी म्या लय मेहनत किली तेला अशी पॉईंट दे.
हुशार आहे ओ.
नाही बी ब बोलले चार नाही तर पाच देते बा तीन कधीेत नाही.
हा ठिऊ आता डबल एक कॉल करते तुला.
थामना एखादं मिनिटं, पैशेऽ
भेटणार माला, तुला काय माहिती, तुलाच नाही भेटणार. त सऱ्या गावाचे बाळ करीले.
हहहहहह.
आताऽ हे तर पैसेे आलत मी खाटू श्यामलाच जाणार आहे लगे.
हहहह.
ते तिटोयय तटय याका.
तू आ ती खाटुशामला, मी नाण मला घ्यायची.
काय?
म्हशी.
हा, एवढ्यान मशीन होतात की.
नाही टाकतो येचचऽ
चाकल का करते त्याला, वडी त नाही चका तुला.
केची बेची येईल बागा टेप गिप.
हा नाही बाई, खरतर आले तर नाही दोन्ही यायचे पैसे, तुम्हीन जाईन खातऽ तसं जायचय मला पैसे आल्यावर पण मग आता तसं, म्हणजे जवळ पैसे आल्यावर जायचंय पण मग हे जर आले तर नक्की जाणार आहे म्हंटल शंभर टक्के, हाव.
मढीला जायचय ग.
ठुई बाई, तुम्ही तिथे आता म्हणले असते तुला
तुम काय दुख होत ऐकायला.
शेजारच्या म्हणीत करून राहीन, पण नाही.
आ ओ दहा मिनट बोला म्हणा, अं ती वेदीका म्हणते दहा मिनटं बोला.
कोण ना होत गे कामं पण नाही काही. थ्री डबल कर ते तुला कॉल.
ना तू, काय म्हणती मंग ती?